हॅलो हॅलो हो येतोय येतोय आज आपण म्हणजे आपल्या आयुष्यात त्यातला सगळ्यात जवळचा किंवा हृदयाला स्पर्श करणारा असा विषय म्हणजे मैत्री कि मानवी जीवनात मैत्री म्हणजे असं एक अत्यंत अनमोल आणि पवित्र नात आहे की जे रक्ताच्या नात्यापेक्षा पण जास्त जवळचं वाटतं कारण प्रत्येक सुखदुःखात मैत त्रीण जशी साथ देते तस इतर कुठलंच नातं आपल्याला साथ देत नाही बरोबर ना
बरोबर.
हुं हुं आणि मैत्रिणी बसलो तर तासन तास गप्पा मारण्यात अभ्यास करण्यात किंवा कशात म्हणजे वेळ कसा जातो हे समजत पण नाय आप ल्याला किती बोलांव अस त कळत नाय येवन शाळेत असताना जरी आपण गेलो घरच्यांना आप आपल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात पण मै त्रिनी ना मित मित्रांना मात्र सगळ्या आपल्या गोष्टी आपण बोलू शकतो मनमोकळेपणाने. त्यांचा सल्ला घेऊ शकतोत म्हणजे त्यांच्या एवढ्या जवळ त आपल्याला दुसरं कोणी वाटतच नाही.
बरोबर.
ते प्रत्येकाला अनुभव येतोच. तुमचा ही तसा ग्रुप असेलच एक खादा.
हो आमचा आहे ना ग्रुप शाळेतला मैत्री म्हणजे अगदी सुंदर विषय आहे. मैत्री म्हणजे प्रेम या सगळ्या गोष्टी आल्या मैत्री असावी तर सुदामा कृष्णासारखी स्वार्थ नसावा त्याच्या अगदी खरं मैत्री प्रेम असावं असं मला वाटत.
बरोबर म्हणजे
लहानपणापासूनचा पाच जणींचा ग्रुप आहे ना मैत्रिणींचा तो अजूनपर्यंत आम्ही टिकवून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये खूप रुस फजवे फुगवे झाले. समजूतदारपणा झाला सगळं काही झालं.
बरोबर आहे म्हणजे आपण मैत्री म्हणजे आपण मैत्रीत कस राग होत. कोणावर जे आपला हक्काचा माणूस त्याच्यावरती म्हणजे जवळचा माणूस आपला मग मैत्रीत आपण एखाद्या वती रागवलो राग काढला. त ती मैत्री जर तुटली तर त्याच काय उपयोगच नाही ना ती मैत्री नसतेच मग ते तुमचे रुसव्या फुगव्या होऊन पण मैत्री टकाली म्हणजे खरोखरच ती तुमची म शेवटपर्यंत आता राहणारच. किती वर्ष झालेत, मैत्री आहे आणखी
चाळीस वर्ष
अरे बापरे खूप वर्ष झालं भेटी गाठी होतात की नाही मग?
होतात होतात भेटतो ना आम्ही आताच डिसेंबर मध्ये फि हा सगळ्या फ्रेंड एकत्र आलो किंवा एक ट्रिप केली,
मजा मस्ती ह बरोबर आहे म्हणजे आपला संसार किंवा आपलं जे रोजच काम आहे त्या कामातून थोड विसावा आणि मैत्रिणीं सोबत जर वेळ घालवला, तर वर्षभर परत छान वाटतं. क बाबा आहे आपल्यात आठव ठेवायची ह नविनंती उत्साह येत काम करण्यासाठी पण, आपल्याला की बाबा नाही, अ खूप छान वाटतय मैत्र्रीिणी पाहिजेतच अ प्रत्येक गोष्ट आपण घरातल्यांना सांगून शकत इव्हन आपण आपल्या मनात पण किती साठवून ठेवणार ना? त्याचा त्रास होतो कुणाला तरी बोलाव वाटत मग जर आपल्याकडे हक्काची मैतरीन असेल तर आपण बोलू शकतो बऱ्या ठिकाणी काय होत, हा की आपण प्रत्येकावर पण विश्वास नाही ठेवू शकत पण आपल्या मनातल्या गोष्टी सांगितल्या त्यांनी परत इतरांना हसून आपलं जर हे केलं तर ते पण मैत्री काय कामा मग असे काहीतरी जीवलग आपल्याला आपलं जे काही आपण बोलतोय त्याच्याबद्ल तर चांगलाच विचार करणार हात बाबा आत्मविश्वासाने सांगू शकत नाही मी इथ जर बले तर त्याच्याबद्दल आपल्याला चांगला सल्ला मिळेल किंवा हे कुठ
ही गोष्ट कुठे झाली होणार नाही बरोबर
ते मैत्रीत तो विश् विस असतो आणि लहानपणीच गमती जमती पडणं खेळणं परत उठणं अभ्यास मजा मस्त ते आप अ आम्ही तर फिरायला जा एकतीस डिसेंबरची पार्टी कर ना काय काय काय काय कुरपत व्याप करायचे कुठं कुठं जायच डोंगरावर फिरायला जा
पावसाळ्यामध्ये दब्यावर पिकनिक तू आली नाही हा तू आली नाही तर मी पण जाणार नाही
बरोबर ते सगळ्यांना घेऊनच जायचं सगळे सोबतच पाहिजेत आणि पूर्वी कसं होतं आता माझ्या मैत्रिणीच माझ तर कसं होत की बाबा भांडण झाली तरी दुसऱ्या मैत्रिणींना पण कळल नाही पहिजे आमच्या दोघींची भांडणं झालीत किंवा घरच्यांना पण नाही कळलं पाहिजे एकमेकांना सोडून नाही जायचं हा म्हणजे बाबा अ शाळेत जायचंय पण हाक तर मारायची नाही टायमिंगला बाहेर यायचं आणि बाहेर आणि जातना पण पुढे मागे जायचं सोबतच पण एकमेकीना सोडून नाय जायचं नाही बोलणार असते मी तरी चालेल
करायच त्या आठवणी खूप आहेत!
नाही बोल तरी सोबतच राहत होतो म्हणजे अस नाही बो लत नाही जाऊ आपलं आपलं जाऊयात ह सोडून जात नव्हत सोबत राहायचं सतत समुद्रावर जाणं किल्ले बनवण किती काय काय केल असेल मैत्रीत कुठ कुठ जा सायकल वरन दहा वेळा पड सायकल शिकताना बिल्डिंगच्या पूजा एकत्र पिकच्चर एकत्र बघायचे.
गरबा खेळायचा?
हो नवरात्रीत आता काय बघायचं रोज नवीन नवीन
उद्या पॅनट शर्ट घालाय
हो काय तेव्हा परीक्षक असायच्या पण त्या परीक्षेपेक्षा हे बाकीचे मैत्रिणी जास्तचा खेळण्यात लक्ष जास्त त अ त्या काळी कस बाहेर बाहेर आई वडील पण विश्वासाने सोडत होते ना आपल्या सगळ्यांना बाहेर सतत सतत त्याच्यामुळ जमत होत येत नाही येत नाही.
ते दिवस राहिल्या
हो बरोबर आहे दिवस गेले आता फक्त त्या आठवणीत जगायचं म्हटल्यासारखं का पण त्याच्यातून पण पहिल्या मैत्रिणी मित्र जर आपण टिकून ठेवले कधी मधी भेटलो तर एकदम म्हणजे अस छान वाटत पहिले दिवस आल्यासारखं वाटत. हा. बरोबर आहे कधीतरी बोलावं असं वाटलं तर, आपल्याला कुणीतरी पाहिजे. ते ना जवळचं.
मी तर माझ्या मैत्रिणीला फोन करून करून ओरडते की तुला फोन करायला टाईम नाहीे, तुला वेळ नसतो, तू विसरली मी नाही तुला कॉल करणार पण मीच कॉल करते. आणि तुझा रिसीव्ह नाही करणार तरी रिसीव्ह करते.
बरोबर म्हणजे बोलतोच पण परत म्हण तिथंच येत. नाही नको आता जाऊ दे काय होते आपणच बोला नसेल व
ते काय कामात नसेल जमलं कॉल करायला हे याला माहिती म्हणतात स्वार्था पोटी नसावी त्यात प्रेम आपुलकी जिवा्हाळा ह्या गोष्टी सगळ्या असाव्या सुखदुख सोबत असावे.
आणि मैत्री तसच आहे की बाबा मित्राकडे गेलो तर कधीच आपण रिकाम्या हाताने नाही येणार आनंद भरभरून मिळतो. आपल्याला चार म्हणजे दोन तास एक तास जरी भेट झाली तरी तो आनंद म्हणजे आपण शब्दात नाहीच सांगू शकत तो चेहऱ्यावरती दिसत
ती अशी एक जागा आहे की तिथं निसंतोषपणे बोलता येत, रडता येत, हसता येत या सगळ्या गोष्टी ते होऊ शकतात
हो हा म्हणजे म मैत्रीपेक्ष जवळचं नातं मला नाही वाटत आणखी दुसरं कोणत अस आतापर्यंत कुठल्याच नात त्यापुढे फेकाय माहिती पुढ आणि बघायला गेलं तर ना आपण ना त्याचे ना अ रक्ताचे ना आपण एका गावचे पण तरी पण इत जव मिळालेत की अ एक जण रडला तर आपोआप दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येते हा एकाला दुःख झालं तरच लगेच सगळ्यांनाच काळजी अस त्रास होतो बरोबर हाय मैत्री मध्ये या गोष्टी होत राहतात अशी मैत्री म्हणजे आप म मित्र मैत्रिणी आहेत हा अभिमा मान म्हणावा लागेल किंवा आपल्या ज साधन उभं राहण्यासाठी म्हट. तरी पण चालेल कारण आपलं जे आयुष्य चालू येतात अनेक अडचणी येतात पण त्या अडचणींमध्ये अ ते बऱ्याच वेळा आपण सल्ला घेण्या. साठी सुद्धा मित्र मैत्रि निना बोलत असतो किंवा चर्चा करत. विचारतो. त्याच्यामुळे आपलं आयुष्य मला वाट नाही. मित्र मैत्रिणी नसत तर कोंनमारा झाला असता माणसाच्या मनातल्या मनात
विचारां
बोलो व्यक्त हो. बरोबर आहे. पुणा समोर बोलू. असं आपल्याला झालं अस.
हो ना तीस हक्काची एक जागा हाय.
हो ते प्रत्येक गोष्ट आपण तिथं सांगतो. चालेल आजचा विषय असा आहे की आपण किती बोललोत रात्रभर तरी संपणारा नाहीये. त्याच्यामुं अं पण आता आपल्याला वेळेच बंधन असल्यामुळे आपल्याला कॉल थांबवाव लागेल आता तुमच्याशी बोलून छान वाटलं थँक्यू. हम्.
मला पण बाय.